हॅलो हा काय करतोय विवेक?
काय नाही बसलोय.
हा का, कॉलेजला गेलता का? हा का, झाले का पेपर वगैरे?
पेपर झाली आजच शेवटचा पेपरवर
हा का मग काय हा वगैरे?
चहा वगैरे आता घ्यायचंय आता मम्मी करते चहा बनवती.
हा का मम्मी काय करती?
चहा बनवती.
हा का ना अण्णा काय करतात? आणि दिदीच काय चाललंय?
ती करती अभ्यास.
हा का मग मम्मीचा बड्डे झाला मग काही सेलिब्रेशन झालं का नाही?
सेलिब्रेशन काय नाही केले सेलिब्रेशन पैसेच नाही काय?
हा का रे का? करायचं ना जरा हॉटेल ला जायचं ना.
बघू आता दिन पैसे.
म करायचं.
हा का? मग बाकी काय चाललंय मजेत का सगळेजण?
मजेत, मजेत चिककीचं झालंय का नाही ऍडमिशन?
हा झालं ना रे आरटीओच्या तिथून झालं‌. आता होईल कॉलेज चालू. आता परत राणीच लग्न आहे, त्याची तयारी चालू आहे आता.
कधी आहे लग्न?
दोन जुलै ला लग्न आहे ना तिचं.
दोन जुलै ला आहे का?
हम्म म आता जायचंय गावाला जायचंय आता.
हम.
म लग्न. परत पूजा आहे ‌.
तुमचं झालं का चहा पाणी?
झालं आता चहा पाणी वगैरे झालं. आता तेच म्हणलं, काय करतोय विवेक बघावं? कॉलेज मध्ये मग बाकी काय चाललेय मस्त आहे का कॉलेज? दिदीचे झाले का पेपर?
झाले, झाले तिचे पण पेपर झाले.
हा का मग आईंचं आप्पाच काय चाललंय?
बर आहे बर आहे त्यांचा पण.
मग बाकी काय म्हणतो?
बाकी काय नाही आ तुमचंच काय?
बाळ कसं आहे तुमचं छोट? हा शॉपिंग झाली आता, थोडी राहिली आता दोन तीन दिवसानी जायचे परत. बाळ बरं आहे का तुमचं?
बर हाय, बर हाय. चांगलंय शॉपिंगला कुठ जायचं पुण्यात?
हा पुण्यातच जायचं दोन, तीन वस्तू राहिल्या त्या घ्यायच्या. म्हणलं त्या देऊ मंग काही एकदा गावाला गेले तर मग परत नाही आता येणार इकडं. मग सगळंच तिकडनच उरकून यायचं. आन परत आमच्या सृष्टीचं पण लग्न आहे. तिच्या लग्नाची पण तयारी चालू आहे. सृष्टीचा आता पुढच्या महिन्यामध्ये साखरपुडा आहे त्याची पण तयारी चालूये. आता करते नसते पण तयारी चालू हाळूहाळू.
का
मग
पुढच्या महिन्यात आहे ना?
हम्म पुढच्या महिन्यातेय. मग ते पण चालू होईल. ते पण करायचं हळूहळू त्याची पण तयारी चालू करायची. तुझ कॉलेज नाही चालू झालं का अजून? हा, का? आता कधी चालू होणार आहे?
आता होईल पुढच्या महिन्यात.
हो ना हा. मग काय.
अजून लग्नाची तारीख नाही ठरली का सृष्टीची?
त तिची ह्यालाये नोव्हेंबरला नोव्हेंबरला धरली तारीख सव्वीस नोव्हेंबर असं काय तरी धरले वाटत.
नोव्हेंबर मध्ये आहे
हा हा नोव्हेंबरमध्ये. पैसे नाही. मग काय पिक्चरला वगैरे नाही जाणार का?
नाही नाही पिक्चर नाही ना नवीन आलेला काय अजून.
अच्छा. मग फिरायला बिरायला आता सुट्ट्या लागल्या म्हणल्यावर फिरायला नाही जाणार का?
फिरायला फिरायला काय आता इथ अस काय फिरायचं नाही कुठं. पिक्चर ला जाऊया आपण नवीन पिक्चर आला की पिक्चरलाचं जाऊया आपण.
पावसामुळे नाही जायचं काय कुठ आ
शिवाजी महाराजांचा झाला नवीन पिक्चर बघून आता बघू ना आता लग्नानंतर परत जायचं म्हणता का
हा आणि तो नवीन आलेला नाही पाहिला का?
नवीन आलेलाच ना मग शिवाजी महाराजांचा. रीत रितेश देशमुखचा.
आणि तो ह्यो अ स्वामी समर्थांचा.
स्वामी समर्थांचा पण बघितला प्रवीण तरडेनी काढलेला.
हा का हा तिथून तुम्ही गेलते वाटते ना.
तुम्ही बघितला का नाही?
नाही ना बघितला. जायचं होतं पण
जाऊ दे आता येईल जीवो हॉस्टारला नाहीतर टीव्ही वर येईन आता.
हा तेच ना.
मग त्याच्यावर बघायच.
हा.
कुणाचं थिएटर मध्ये पण नसेल चालू आता संपल असल.
हा संपला असणार आहे आता काय आता बऱ्याच दिवस झालय ना ते
हा
त्याच्यामुळ संपला असल
तिसरा तिसरा पार्टीन मग तो बघायला जायचं
हम्म लई दिवस नाही राहत ना पंधरा दिवस राहत असल
हम्म हम्म असत नंतर काढते दुसरा लागत
हा तेच ना परत आता कोण तर नाही.
तिसरा पाडवा यायलाच
हा मग काय तेवढच बाकी काय म्हणतो मग
काय नाही मामींचं बरं आहे का?
हा बरय आज गेलता हॉस्पिटल मध्ये त्यांनी आता दोन तीन दोन तीन दिवस दिवसांनी बोलवलय या म्हणले दोन तीन दिवस लागोपाट या म्हणल अजून बरं वाटन
म्हणजे मग तुमचं पटकनी बरं होईल ना
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
पाऊस झाला का मग
पा पाऊस काल का परवा झालता परत नाही
हम्म
त्याच्यानंतर नाही परत झाला
हा ना मावशीच त्यांच बरं आहे का सगळ्यांचं
हा सगळ्यांचा बरे हाय
ह आप्पा आणि ते कधी गेले मग त्या दिवशी
दुसऱ्या दिवशी गेले सकाळी
हा का तेच म्हणलं मम्मीचा बड्डे झाला केलं का नाही काय माहिती
हम हम हम
म्हणले यांनी केला नाही वाटत यांनी बोलवलं नाही मग यांनी केला नसल. ह आता हॉटेलमध्येध्ये गेले असतील म जवायला
पाऊस येत होता त्या दिवशी रात्री अचानकच ते पाऊस चालू झालता जातच नाय ते असं नव्हतं की हळू येत होता जोरात येत होता.
हा ना पावसामुळे झाले सगळं
नाही रात्रपर्यंत पाऊस होता
हम्म पाऊस नसत तर मग झाला असत पावसामुळे नाही हे आता करता आला बड्डे
तुमचं वायफाय चालते का चागलं
हा चालू आहे, मधी मधी रात्री काय झालत काय माहिती नुसतं जात होता अरे
आज दिवसभर चांगलं होत का?
हा त्याला विचरायला पाहिजे असं का होतं काय माहिती
कनेक्शन मध्ये मध्ये आमच्या तर जातोय हा ना मोबाईल वरन डायरेक्ट दाखवतय. कधी कधी ती नो इंटरनेट कनेक्शन दाखवतय.
हा ना तो पुढच्या वेळेस आला त्याला म्हणायला पाहिजे, का असं होत काय माहिती सारखं प्रॉब्लेम होतो काय ना कायतरी.
नायतर काय एअरटेलचं बसवा काय, एअरटेलला पण तेवढेच पैसे.
हा मामीन त्यांच्याकड तसच हाय आरे त्याचच हाय ते. पण त्याला जास्त पैसेय वाटत.
नाय प्लॅनवर हेय म जास्त स्पीडवाला असल- पाहिजे असल तर मग जास्त पैसे लाग
माझ्या मित्राकड होत ना तो पाचशेच भराच.
हा का?
हा. चांगलं चालायच तर, आपल्या सारख नव्हत चालत आपल मधीमधी बंद पडतय स्लो चालतय त्याच्यामुळ
त्यास गुतायला नाय पाहिजे ना.
हा आडकत ते स्लो चालत मधीच.
हा ना. तसं तर नाय व्हायला पायजे ते कंटिन्यू चालाय पायजे आता पुढच्या वेळेस तर नाही आल्यावर सांगायलाच पायजे. आन ते पावसामुळे एकान दिवसात
पाऊस चालू व्हायचा तरी पाऊस चालू झाला
पावसाने अजून व्हायचं कायना कायतरी.
हम्म.
आजून व्हायच. त्यांना सांगायला पाहिजे परत एकदा, की आमचं नीट चालू ठेवा.
हम्म, तो मोबाईल नीट कराय दिलता चांगलं चालतोय ना?
हा झाला हा- हा झाला- झाला चालला आता. चिटकवला ना त्याला. झाला नाय नाय निगल अण्णांच्या ओळखीचाच होतो ना तो.
हम्म.
याला, काढला नंतर चुकुणी दुस दुसऱ्या दिवशी काडला, त्या दिवशी नाही काडला, दुसऱ्या दिवशी काडला.
म कस काय निघला, काय पडला होता काय मोबाईल?
हा म्हजे मधीपण निघाला होता, तवापण चिटकून आणलेला. तो माणूस म्हणला, तुमच्या ह्याच्यावर नाय का चिटाकला तर, चांगलंय नायतर म डिस्प्ले गेला तर आमच्याव काय जबाबदारी नाय तुमची त्याची.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म झाल ना ओके नाय ना काय होत?
नाय आता झालय ओके काय प्रॉब्लेम नाय.
झालं आता तोच डिस्प्ले हे टाकत होत त्याला स्क्रीनगार्ड. पण म्हणलं आता हे नीट यवस्थित चिटकलं ना मग टाकता येईल ना?
हम्म ते
हा तेच तिला म्हणलं हा. तेच म्हणलं दोन तीन दिवस थांब मग होईल चांगलं.
हम्. चांगलं पण असं.
मम्मी, लागली का स्वयपाकाला? नाही अजून?
हम्म, करती ना स्वयंपाक?
चालतंय फोन ठेवते. घ्या काळजी मग, ठेवू का मग?
हां.